हॅलो हा मॅडम ह बोला मॅडम य हो आवाज येतोय
हा हां नमस्कार मॅडम
हा नमस्कार
हा काय चाललंय तुमचं आवरलं काी काम
हो हो हो तुम्हाला टास्क विषयी बोलायचं मॅडम बोलू शकता तुम्ही हा बोला ना
हा हां हां टास्क विषयी तेच आज आपण कुठला सब्जेक्ट घेऊया म्हणून मग अ खाद्यपदार्थांचा घेऊया
हो चालेल बोलाल खाद्यपदार्थांषयी
हम्म हम् आता त्या तुमच्याकडे कुठलं व्हेज नॉन व्हेज दोन्ही खातात शेती जा तिकडेच जा मी बघते जा तू दोन मिनिट तिकडे जा बनून ठेव मी येते प हॅलो हां बोला
बोला बोला
हा
वेहेजच चालते मॅडम आमच्याकडे
वेहेज खातात का अच्छा आज काय आमच्याकडे पण व्हेजस बनवले आम्ही पण पनीरची भाजी बनवली आज गुरुवार असतो आमच्याकडे उपवास असतो सगळ्यांना
हो
मग आता व्हेजच पनीरचीच भाजी बनवलेली
हा
हा तुमच्याकडे कशी बनवतात पनिरची भाजी
अ आम्ही पण मी पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवते हम कधी ब म्हणजे पनीर मसाला बनवते कधी पालक पनीर बनवते कधी मटर पनीर बनवते आता मुलं कसे सारखे एकसारखे ते ख कंटाळतात मग काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये. व्हेरायटी करून त्यांना खाऊ घातलं की तर चांगलं वाटते.
हो बरोबर आणि भाज्या मेन म्हणजे एक तर मुलांना. खूप कमी प्रमाणात भाज्या नाही का खातात.
हो.
त्या त त्यात पनीर आवडीच असल्यामुळे ते त्याच्यात व्हरायटी बनव लाग.
बर हो बरो बरोबर आहे.
आमच्याकडे पण शक्य पनीर भुर्जी. मग आता ग्रेवीच पनीर असं.
हो ना
ते जास्त आवडीने खातात.
हो त्याच्यामध्ये कस मॅडम प्रोटीन पण भरपूर प्रमाणामध्ये असते ते आवडी प्रमाणे त्याच पौष्टिक गुणधर्म पण खूप आहे तर आपण ते मुलांना दिलं ह त्यातून दोन वेळा तरी पण त्याचा काही प्रॉब्लेम नाही व
हो ते असं पण ते म्हण. हचे ह्यांच्या पण पुस्तकांमध्ये मुलांचे असत ना ते ह्याच्यात. बॉडी बिल्डिंग फ्रूटमध्ये फूडमध्ये प्रोटीन म्हणजे खाल्लं गेलंच पाहिजे मुलांनी हा आणि आता त्याच कसं. वाढतं ह्याच्यामध्ये ह्यांच मुलांचं बाकीचं एक तर सगळं हायब्रीड खाणं आहे त्यामुळे अ ह्या गोष्टी तर गेल्याच पाहिजे पोटामध्ये त्यांच्या
हो ना हा.
हम् हम.
त्याच्यामुळे आणि मुलं कसं बाकी हिरव्या पाले भाज्या वगैरे खायला जरा कंटाळा करतात. तर म हा मग मी काय करते थालीपीठ वगैरे बनवते. आणि मग तस बनवून त्यांना खायला दिलं की ते त्यांना काहीतरी नवीन पदार्थ चमचमीत वाटतो आणि ते खाऊन घेतात.
हो बरोबर आणि ते दिसूनये म्हणून आपलं बारीक बारीक चिरून पालक जरी म्हणलं तरी.
हो मी तर ग्रेवी करून घेते. त्या पालकाची ग्राइंड करून डायरेक्ट ते त्याच्यातच मळून घेते पीठ म्हणजे मग तो पालकही अस कट केलेल्या दिसला ना काही के काय करतात ते काढून टाकतात. त्याच्यातनं सुद्धा एवढं हुशार मुलं झालेले आपले
हो वास आला की त्यांना लगेच कळतेात वेगळं काहीतरी टाकले.
हो आता तुदीीप कंटाळा करतात घरी म्हणजे मोठे सुद्धा दुधी खायला कंटाळाच करतात तर मग. ते पण खिसून त्याचे थालीपीठ बनवून घेतले तर छान लागते.
कशाची?
दुधी असते ना आपली दुधी दुधी भोपळा हा हा त्याचे पण कराठे बनवता येतात ना खिसून घ्यायचं ते त्याच्यामध्ये. च्वारीचं पीठ बेसन गहू असं ते. थोडं टाकलं कांदा वगैरे थोडं हिरवी मिरचीची पेस्ट. तर मी ते पण थालीपीठ सारखं बनवून खाऊ घातलं ना तर खूप छान लागत.
बरोबर आणि त्याचं हे पण म्हणजे थालपीठाचं पीठ पण आपण असं ह्याचं नाही का? अ भाजणीचं पीठ बनवतो. त्यात पण हा तसं म्हणजे शक्यतो आमच्याकडे खातात आवडीने त्यात ते धने वगैरे जर आपण भाजून टाकतो ना.
हो!
पोहे असतांत धनी असतांत थोडं आपलं तांदूळ डाळी पणं वेगवेगळ्यां मंग त्यांत टांकल्यां की थोडंसं त्यांना पीठ केलेलं असलं म्हणजे मंग कळतं नाहीं कायं टांकू.
कायं टाकलेलं आहे आणि आपल्यांला करूंन देण्यांसांठी पंण हे होऊंन जातां नां मॅडम कारणं. त्यांच वेळी एवढी धापळ असतें ते चार डबे वेगवेगळे उघडा त्यांच्यापेक्षा एका डब्यांमध्ये सगळं पीठ भरूंन ठेवलं मी. सुरवांतकरू मल्टी गेस्टं चां मंग ज्यांलां ती व्हेरांयटी. बनवांयंची ती आपणं बणंवू शकतो त्यां पिठाची
हो बरोबर सकाळीं चे म्हणजे धांवपळीमंध्ये पटकंन घेतलं दोन ह्यांचं पीठ घेतलं दोन थांलपीठाचं मळलं आणि कांयंटाॅप भांजी टांकली उठली चिरून किंवा आतां काकडी वगैरे पणं किसूंन टांकली तरं लक्षांत येतं नाहीं. आतां मी पणं माझ्यां मुलीला बऱ्यांपैकी असं म्हणजे बारीक किसलेलं किंवा नाहीं कां वाटूंन असं टांकलेल कि ते दिसतं नाहीं नजरेलां दिसलं की ते बाजूलां काढूंन ठेवतांत.
हाॅलो हं हं.
हो ते जंरा जास्तंचं आहे आमच्यांकडे तर
हां हां.
आणि त्यांच्या स्कूलमंध्ये पणं कंपल्सरी केलें नां की पांच. पांच दिवसं पांच वेगवेगळे हे टिफिन
टिफिन पाहिजेच हो.
हो मंग त्यांत एक.
त्यांच्यासाठी लावलेली आहेतं म्हणजे मुलं कसं की आजं ह्या कलरच त्यां कलरचं खांयलां पाहिजे बाॅ म्हणूंन.
हम्.
हम्मं भरंपूर शाळेमंध्ये आहे मॅडम तसां कलर टिफिनं चे एखाद्यां दिवंशी फक्तं येल्लोचं पाहिजे एखाद्यां दिवंशी फक्तं ग्रीनचं पाहिजे
हो आतां त्यां माझ्यां मुलींच्यां शाळेमंध्ये पणं एक दिवंस कंपल्सरी स्पाउटसं द्यांयंचे कांहीं पणं म्हणजे अ कुठलंही कड धान्यं असं
हो नां हो मोळं आलें आंची ते पणं आवश्यंकचं आहे नां त्यांना खाणं आणि आपणं आपल्यां जवळं कशी त्यांची लाडं चालतांत आपल्यांला त्यांनी जर समंजा एक एक तांस खाल्लं नाहीं तरं आपणं लगेचं एक तासांनी म्हणां किंवा दीड तासांनी कांहीतरी दुसरं देऊं किती त्यांना म्हं हां पणं मंग शाळेमंध्ये कसं टीचर रांगवतांत म्हणे खायचं ते अ ते खावांचं लागते मंग
हम्मं बरोबर मंग आतां ते कायंच प्राऊड मंध्येम्हणलं तरी त्यांना हिरवे मुंग म्हणां. किंवा आपलीं मटकी म्हणां. मोड नाहीं कां भिजूंन आणि मोड त्यांला काढूंन
हो नां.
ते बरं पडतं आणि ते त्यांच्या धांकाने धांकान स्कूंलच्या धांकानी मॅडमच्यां धांकानी खांतांत
खांतांत बरोबर आहे.
हा मंग एक दिवंस आंबवलेले पदार्थांच असतं मंग त्यां डोसा म्हणा किंवा कायं इडली म्हणां कि कुठले आंबवलेलं पीठ
आम हा बोल
अस. एक दिवस ते असत.
इतर ते मोडा आलेले कडधान्याच म्हणजे अ हे. हिरवे मुग असतात, ना त्याच सुद्धा थालीपीठ बनवून देऊन देते. तसं नाही खाल्लं तर हो
हा मग ते कस मोडं? म्हणजे उकडून आणि मग परत मिक्सरला फिरवतात.
नाही नाही आपलं मोड आले की नाही, मॅडम म्हणजे आता समजा उन्हाळ्यात लवकर मोड येते. पण मग बाकी इतर दिवसांमध्ये कस? रात्री भिजू घातलं तर मग सकाळी त्याला अस थोडस जाडसर मिक्सर मधून काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचा फक्त गव्हाचं पीठ टाकायचं आणि म हा बाकी कांदा, कोथिंबीर, थोडस जिरं, थोडासा ओवा, थोडा च्या तीळ असं टाकून मग त्याचं थालीपीठ बनवून द्यायचं, तर खूप टेस्टी लागते ते पण
हो का? कडू नाही लागत ना ते म्हणजे अस
नाही नाही नाही नाही नाही कडू नाही कडू खूप एकदम आपण असं बारीक करतच नाही ना, थोडं जाड सरच पाहिजे हा ओबडधोबड असते कनी तस मग मी कधी नुसतं त्याचं करते, मग कधी काही वेगळ्या डाळी असतात. जसं मसूरची डाळ आहे ती खाण्यात येत नाही मग अशा दोन तीन डाळी पण एकत्र करून मग त्याचे बनवून देते. आपण आस धिरडे, धिरडे माहित असतील कळलं तुम्हाला हा म त्याच्या सारखं पण पातळ करून दिलं, तर त्यांना असं वाटत की डोसा आहे हा वेगळ्या प्रकारचा
वेगळ्या प्रकारचा डोसा बरोबर धिरड म्हणलं तर कसं? आ त आमच्या वेळी म्हणजे आई वगैरे बनून द्यायची तर, ते हर आपली हरभाऱ्याची डाळ असते ना
हा हा हा.
ते हरभऱ्याच्या डाळीच म्हणजे आपल पिठाच डाळीच्या पिठाच धिरड, ज्वारी ज्वारीच्या पिठाचं धिरड असं ते असायचं त्यावेळी हा मग ते नाश्त्याला म्हणा किंवा कधी रात्री जेवायला म्हटलं तरी पण आई ते बनवायची?
हो झटपट म्हणजे कसं आता काय भाजी करायचा? किंवा खूप सारं जेवण बनवायचं कंटाळा आला वरण, भात, भाजी, पोळी तर मस्त धिरडे केले, आणि ते खाल्ले चटणी सोबत, लोणच्यासोबत तर खूप छान होऊन जाइल
छान होऊन जात, हो बरोबर आणि सगळे आवडीने खात होते आणि पौष्टिक पण होत ते
पौष्टिक पण होतं.
हम्म नाही कधी त्याच्यात कांदा टाकला वगैरे नाही का असं कांदा, कोथंबीर भरपूर टाकलं.
ते काही न टाकता किती टेस्टी लागते मॅडम? म्हणजे आपली खाय आपण कस? खायचं ते आधी तर आपल्याला त्याची टेस्ट, माहिती आहे, त्याचं महत्वही माहित आहे. पण आता मुलांना कस थोडस? एकत्र काहीतरी मिक्सड मॅच करून दिल तर ते खातात.
हो आणि ते काय होत? तूच शाळेमध्ये पण किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये अ ह्याच्या डब्याला काय आणलंय? त्याच्या डब्याला काय आणलंय? मग ते बघतात मग ह्याला काय दिलेय मला? काय दिलंय?
हो.
मग ते स्कूलमध्येध्येच नाही का एकच पदार्थ? सांगितलं की हेच आणायचं म्हणल्यानंतर मग बरबर सगळे जण खातात ते
हो बरोबर आहे.
नाही तर दुसऱ्याच्या डब्यात, जर त्यांना दिसलं काय? केक दिसला किंवा काय दुसरं दिसलं नाही का बेकरी प्रॉडक्ट दिसला की मग ते पण आपल्याला घरी थोडस त्रास देतात. नाही मला पण तेच पाहिजे माझ्या मैत्रिणी हे आणलं होत.
मुलांच्या शाळेमध्ये तर ते आणस देत नाही स्ट्रिकट कली वॉर्निंग दिलेली आहे. पोळी वगैरच आणायच.
आणि हप्त्यातून एकच दिवस तुम्ही अदर काही आणू शकता इडली डोसा किंवा म्हणजे घरी बनवलेलं बरं.
हा हा ते पण घरी बनवले.
हो घरी बनवलेलं असं. मग काही पण दुसरं आणलं ना मुलांनी तर लगेच त्यांना रागवत. आणि पॅरेंट्सला पण सांगतात की तुम्ही असं प्लीज पाठवू नका म्हणून
हा नाही चांगलं आणि एकाणी आणलं की मग सगळेजण तेच मागं लागतात. की आम्हाला पण तेच पाहिजे हा.
चालेल मॅडम छान वाटलं तुमच्या सोबत बोलून हा ठीक आहे हो चालेल छान माहिती सांगितली तुम्ही?
ओके ओके थँक्यू बाय.